ह हॅलो
आट त्यामुळेले ते जरासं.
हं.
आणि काय चाललंय म्हटलं.
आपड आणि काय मग निवांत हाय, काय आता. संध्याकाळी आज दोन तीन दिवस गाडीवर जाय नई.
हा. तुझ गाडी येऊन म्हणजे ते भाडतीन कसं ते? म्हणजे तुला पेमेंट किती येते?
मी काय आता हाव कि. जार पेमेंट आहे, सकाळी तीन चार तास. आणि सध्याकाळी तीन चार तास असं कंटिन्यू महिनाभर करायचं नऊ हजार घ्यायचं ज आड वार. परत अँडव्हान्स घ्यायचं.
हम्म अँडव्हान्स देताय नव्ह.
हम्म हम्म.
कधी लाव नाही माझा दिच असेल की तुला.
म आपण कमवतोय.
हम्म.
माझं सोड, तुझं कस चाललंय?
तो काय आपलं निवांतच
हम्म.
तु हा म्हटलं ना निवांतच म्हणायच.
नाय?
आमच बी चाललंय म्हटलं निवांतच.
बहिणी ते कसं आहे घर आहे बघ.
महागाई बी असती अशी.
आज्जी आज्जा, काकू काका, मामी मावशी
सगळ्याच सुविधा असतेत.
हा.
मजेत हाईत.
ह्यो अभ्यास
हॅलो.
बोल.
मोये
बोल ना भाई.
भाई त बोल ना मला आठवून आलं मला सँडविच द्या.
हम्म, तसं नव्ह रे अवघड झालंय कसं काय. हो नाही काम म्हने आल दक्षिणेकडे तोंड रे
अ. मागाली तिकडे मुंबईला?
हम्म. अजून म्हणालतो आता कसं काय करायचं काय कळना.
मंबईला मागाले.
मग?
तिकडे मागाय लागली मुंबईला शेकडी.
हम्म.
मता देणार कोण? आता हे पण गावातले जातेत नव्ह.
मुंबई लागते ना इकडे गावात नाही जाणार ती
हा ते सिजन लावता आववरले जातात ना.
आलारी खेली तस आणि गावाकडची हिकडं एक हाय. असं जरासं मजेत वाटतंय.
नाही तुम्ही गावाकडचे सर भेटले आम्हाला. गावाकडे केले होते, हम्म. आता रेट लावून देणार ना तुम्ही पैसे आणि जास्त पैसे जास्त येणार.
हम्म.
याय जायचं खर्च काडून एवड्याला आठसे सहाशे किलोमीटर जायचं म्हटल्याव.
नाय. हा हा आसल जास्त आसल. इकड आमच्या गावाला नेतू का नाही रे. ते कसं झालं माहित आहे काय? चार्जिंग याच डाऊन झाल आता नेटवर्क नाही.
हाना.
मधी मधी कट व्हालय फोन.
अं हम्म.
आणि ईकडची लोकं असं तिकडची मुंबईकडची आमच्या गावाकडची तिकडे राहायला आहेतना मुंबईला ते कसं इकडच गावा इकडं खाऊन, त्यांना सवय आहे ना मग त्यामुळे का नई. ऑर्डर भरपूर आहे तिकड.
हम्म ते गावड आणि तिथन इथनं घेऊन गेले का नाही. नाही म्हटलं दोन तासात काय सपवून येत असल ते सकाळी गेल्यावर बी.
हां दोन अडीच झालं असल. सगळं सगळं एकदम फायनल, कमीत कमी आमच्या गावात म्ह आणि आज सकाळ जण आम्ही हितना आम्ही साडेसात गेलेलो नाव.
हा हा.
बरोबर साडेेदहा अकरा वाजले यायला, तरी सवादहा धर. चार जने गावत होतो आम्ही बावीस किलो सुरू झाला, बावीस किलो एकशे अ बारा किलो खेकडे आहे. आणला तिकडनं.
हा.
कुठून गेला रे? लोड केला, तिकडून आणला. आणि त्या त्यांच्या ऑर्डर असल्या तीकडच्या आमच्या गावाकडचे तिकडे लोकल लोक हे आहेत ती मुंबईला.
आं.
मग त्या लोक्यानी ऑर्डर केले नाही वाटत, मला काहि नाही माहित मी फर्स्ट टाइम गेलेलो आज. मग.
हम्म.
अजून काय द्याय न्हाय, आज ना उद्या दिल परत.
हा.
त्यानर ते आज आजा बसणार ट्रॅव आपल्या गाडीत नी.
हा.
उद्या जाऊन तिथं डिस्तुब करणार होते. हम्म, कुठला आमचा गावचा माणूस त्यात. या गावातली जी लोकल लोक आहेत ना ते ते पूर्ण ते हे करणार. हम्म, मग डिस्क्रिपशन त्यानंतर मग.
कस गेलास?
बाकीच्यासनी.
हम
मी तुम्ही दिसती सार घरच्यात हे पाहितात.
चालत कि तेव्हड प्रॉफिट बी आहे का?
बाहेर आल्यावर कमीत कमी वीस तीन म्हणजे प्रॉफिट आहे.
इन्व्हेस्टमेंट सोडून ना?
ते ना काय याजाचा नाही सगळं निघतेय त्यांचं.
आता इतका समा कमा समज हे अम्म तीनशे पन्नास रुपये एक किलो आहे.
अरे एक किलो ला किती घेत्यात, तिथं सहाशे घेत्यात. इथे आहे तीनशे साडे आठशे.
फोळा आहेस तू इथं तीनशे पन्नास रुपये के जी आहे आणच्या गावात. कमीत कमी तीनशे जण तिकडे किती येतय?
हां.
आठशे साडेआठशे के जी म्हणजे एक किलोला साडेआठशे रुपये.
आह म बघ की.
मग तिथं आठशेन दरी क्य अ एक के जी दिलेयान.
पहिल्या सातशे नव्हत रे मी मागच्या म्हटलं आता वाढला असेल सर.
साडे आठशे रुपये के जी आहे. कुठं मुंबई भागाकड आणि, आमच्याकडं साडेतीनशे रुपयेत.
येतो येतोय तर विधा गाव बारा गेलो . ताका जास्ती नव्हती.
वरच वरच पन्नास काढून टाक, आठशे इट म्हणजे आता.
चानो नव्याण्णव किलो आहे, नव्याण्णव किलो ची रे पंच्याण्णव किलो धर.
आठशे पन्नास रुपये के जी. वरच पन्नास सोडून टाक, आठशे इनटू नव्याण्णव कर पंच्याण्णव कर किती होते बकी. फायदाच फायदा च्या बायला आम्ही बी ते बागडीचा. म आता कमीत तुम्ही उद्ये पन तीस चाळीस आराम नट म्हणजे म्हटले सोडून एखादिन एका दिवसांनं दोन तासात दोन अडीच तासात.
सगळयाने नोकं आहे.
नो
दोन तासात तेवढी खाली करून येते ती दोन-तीन तासा
कोणीतरी हॅलो.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
हो.
हम्म.
नाही ते चार तास चार तासात कोण धुळ
हाव ना चार फोन घेतली का तेवढं. म कुठलं हे . बाहेर आहे त्यांचा बी बिझनेस. आमच्या गावाडच आहे ते गावात ती
तर आमच्या .
गावातल्या गावात द्यायला म्हटलं हे, करतात बाहेर येेऊन
तिकडे आगरी लोकल आहे की रे मुंबईला.
हम्म. गावातल्या गावातचा रडत ते, म्हणजे बशी नाही म्हणते बाहेर नाहीपर्यंत.
जी आगळी लोकं असतात.
अगरी लोकं तर राहेत ते नी सोडं.
कसं त्यांच मेन लोकेशनला ते हाय त. आणि त्या मेंढ्या जाऊन बसली, तर आणि तिच्या जवळच घेतील.
हम्
आणि भारी त्यांचं रेगुलर ते त्या त्यांच हेच आहे ना ते. फिक्स असते आणि त्याची जागा फिक्स असते.
पुण्याची गाऊनची ये उडते सर या साईडला बसवते. म्हणजे फिक्स गिरायक बी असतील न, आणि कुठेतरी बसतील न तिथे गेल्यावर
त्यांचा फोन न कळत न कळते म्हणजे समज ते सात आठ जण बसली मग ही नाही मग कल्याण जाईल. कल्याणला बसली तर रिझर्व होत्याय. नशिल तर बदलाय कुठं जात्यात असेनचं प्लॅनिंग फिक्स असते ते.
हम्म.
आमच हेचं स्वतःच रूपच आहे र म्हणजे कल्याण डोंबिवली आणि ते बदलापूर. ते चांतरा रोड. हम्म
तुझा म्हणजे रूट म्हणजे माहित ते म्हंटले ते म्हणजे त्या फिक्स उत्तर दिले हे करून येतं ती.
मार्केटिंग जास्त आहे तिथं जाईत होती. जास्त त्याच माणसात सेल्समॅन जास्ती असत्यात..... आणि जिथे मार्केट कमी आहे जिथे मार्केट कमी आहे तिथे जात मग जसं आमचा बी सेल होवा आणि तत्यांचा बी सेल होतोय जिथं बाकी डाऊन असेल, तीथ गेलो की.. पाहायला बी होताय.. त अ मामी बी सुटते ना -
हो.
ह
त्याच्यामुळे तर लागलो, लोक आगरी लोक लई हे ह हातात कडी सोन बिन पद्ध आणि त्याच मेहनत आहेस, मेहनत मेहनत तरी भरपूर आहे.
म्हणजे हे असते सोडं त्यांच्या मतून बोलण त्यांचे हे असते
बघतो, दीड तास ठीक. उचला म्हण ती एका मिनटात आपला मटेरियल भरा. आ थोडक्यात जे काहीतरी चुकलं ते अंगावर खेकडी जे असतात ना त्यात धरत्या कधी तरी चालायला बघ त्यात
हम्म. खेकड्याच बा वाईट नांग असतात, एकदा एका बोटाला धरल्यान सोडच नाही ब बोट
हा नसीब
दोनॅ मी झाला होत इथं काडू काढून फर्स्ट टाईम फर्स्ट एक्स्पर्ट वाटलं म्हजे जरासं हे होत की, होतं बरं वाटलं.
कारण डेंजर आहेत बघितलेस नव्ह कसलं, एकदा नागा धरल्यान वट सोडून कट कसलं तरी राहत जास्त हे नांगरणी, हा त्याला ना म्हणजे अनुवा ह
माहिती असते. आम्हाने कसं त्यात काय माहिती नसतय, कसं आम्ही कसं पण घरा धराल त्यामुळे की नाय आपल्याला समून येतय की काय करायच कसं करयच... म्हणजे तीच ऍक्ट.. दिस्क असत्यात आपल्याला काय माहिती नसते.
आम्ही कसं हेच्यान धरतात त्या नी कस डायरेक्ट घालतात काही घालत ते हात
हम्म
कुठला खेकडा पाहिजे डायरेक्ट काढुन द्याचा ह्यो पाहिजे ह्यो पाजे ह्यो पाजे
कमी कमी अ तुला आता एक व्हिडिओ बघ नंन्तर असं चित्रपटात आमचं कमी आमचं दोघांच चार हात धरून दोन म्हणजे दोन्ही हात धरून एक खेकडा असा आणि नागा बसल तर आमच्या मनकोड्या एवड कामात येते मनकोड्या एवड
ह
हम्म.
खातर मी तस म्हणजे आवडत नाही. खाया
जेव जेवढही खेकडे मोठ असेल त्याच्या खाण मोठं म्हणजे बारकी
हम्म.
झालं एक अ
प्रामाणे म्हणजे खाया नाही ग इथं. इथे गावातल्या गावात असून बी खान कधी
मजत जस बालपण येईल तस ते सीजन स्टार्ट जसं कमी होईल तस खेकड्याच स्टोर कमी नंन्तर म मासाळ यांचा आता रेग्युलर चालू असते ना.